हॅलो नमस्कार कसे आहेस.
हॅलो!
नमस्कार कशी आहेस. हॅलो!
एक मिनिट आवाज नाही हॅलो.
हॅलो!
हॅलो कशीयास.
मी बरी आहे तू सांग ना कशी आहेस तो.
मी पण बरी आहे
अगं मी ना आज तुझ्याशी काहीतरी बोलत होते की आपल्या जे भारतात किती अस सण असतात ना प्रत्येक महिन्यात काही ना काही असतोच
हो ना बरोबर बोलली तू आणि प्रत्येक सणामागे काहीतरी खास इतिहास परंप परंपरा आणि संस्कृती दडलेली असते
सण म्हणजे तर फक्त आनंदच नाही सुटी नाही आणि तर कुटुंबाला एकत्र आणणारा सुंदर म्हणजे प्रसंगच आहे ना तुला काय वाटत
हो अगदी बरोबर बोलली तू आजकाल सगळे आपल्याला कामात व्यस्त असतात पण सण आला की सगळे एकत्र बसतात गप्पा मारतात जेवण करतात
हो मलाही असं वाटत आणि तुला कोणता सण सर्वात जास्त आवडतो
मला तर सगळे सण आवडतात प्रत्येक सणाचे वेगळे वैशिष्ट्य अस ते तुला
मलाही मलाही असंही वाटतं पण अ काय आहे ना कारण प्रत्येक सण काही ना काही शिक शिकवतो ना आपल्याला
हो खरं आहे काही सण आपल्याला भक्ती शिकवतात काही एकता शिकवतात तर काही निसर्गाच्या आधार करायला शिकवतात
हो हे तर खरा बोलली तू आणि सणा आच्या दिवशी तर घरात किती उत्साह असतो ना आपल्या आणि साफसफाई वगैरे बी अ आपण करतो सजावट करतो नवीन कपडे घेतो आणि स्वादिष्ट पदार्थ बनवतो
हो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातील वातावरण किती आनंदी होते ना जेव्हा स सगळे एकत्रित होतय तेव्हा
हो अगदी बरोबर म्हंटलं तू आणि ललहान पण आठवत का तुला आपण सणांची आपण किती आतुरतेने वाट बघायचो
हो ना शाळेला सुट्टी मिळाय मिळायची म्हणून तर अजून आनंद व्हायचा
हो मला पण आठवते हे सगळं पण जसे जसे आपण मोठे हो चाललो आहे ना तस तस सणाच खरं महत्त्व ह समजू लागलाय आपल्याला
हो बरोबर बोलली सण हे आपल्याला संस्कृतीत प्रतिबिब आहेत
हो आणि बघ ना आजकाल तर अनेक लोक म्हणतात कि अ जे सण साजरे करणं हे म्हणजे फक्त खर्चच आहे पण मला असं वाटत नाही की फक्त हे खर्चच आहे आपली संस्कृती जपते ना
हो तस नाही सणाचा उद्देश दिखावा नाही तर आनंद वाढवणे आहे
हो अगदी ख हो अगदी बरोबर आणि खरे म्हटले तू आता बघ ना साधेपणाने साजरा केलेला सण ह तर कि तितकाच आनंद देतो आपल्याला ती अ छान वाटते ना आपल्याला
हो तेच सणामुळे समाजात एकोपा वाढतो
हो एकदम बरोबर म्हंटलं तू आणि शेजारी जे मित्र असतात वाईक असतात सगळे एकमेकांना भेटतात तर किती चांगलं वाटतं ना
हो बरोबर आणि एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा पण देतात
हो म्हणजे ह्यामुळे तर आपण नातेसंबंध आणि मजबूत होतात एकामेकाशी तर खूप आनंद पण होतो ना आणि शुभेच्छा देतो तेही खूप चांगलं वाटत
हो पण आजच्या डिजिटल युगात तर हे खूप महत्त्वाच आहे
हो हे तर खर म्हंटल त आणि मोबाईल आणि जे सोशल मीडिया मु ना प्रत्येक क्ष भेटी कमी झाल्या आहेत तर मोबाईल वच सगळे बून घेतात येत नाही घरी पण घरी आले की खूप चांगलं वाट ना आपल्याला
हो सणामुळे मुलांनाही संस्कृतीचा ओळख होते
हो म्हणूनच तर सण एकामेकांना भेटायचा आणि उत्तम निमित्त ठरतात आणि मला तर असं वाटतं की आजी आजोबा अनेक गोष्टी जे सांगतात ना ते खूप चांगल्या वाटतात जेव्हा आपण एक एकमेकां बोलू लागत तेव्हा
आणि त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतात
हो अगदी बरोबर म्हंटलं तू सणाचे जे वे वेळी बनवणारे पारंपरिक जे पदार्थ असतात ना ते खूप ख असत मला तर खूप आवडात तुला कसे वातात
हो मला पण खूप आवडतात त्या पदार्थामुळे घरात आणखी उत्साह निर्माण होत
हो आणि ते जे पदार्थ असतात ना त्या पदार्थामुळे तर घरात आणखी उत्साह निर्माण होत मजा
हो बरोबर बोलली तू सणामध्ये सजाव सजावट करायची म्हणजे मज्जाच वेगळी आहे
हो मला तर खूप आवडतं सजावट वगैरे करणं आणि घर किती सुंदर दिसतं जेव्हा आपण अ मेहनत आणि अ मनी प्रसन्न होत जेव्हा आपण मेहनतीनी आपलं घर सजवतो तर
हो सणा तुला माहित आहे सणाचा आर्थिक दृष्ट्याचाही फायदा होतो
कसा ग
बग बाजारात खरेदी वाढते दुकानदार कारगिर कलाकार यांना रोजगार मिळतो ना त्यामुळे
अरे हो हे तर अगदी बरोबर म्हटली तू मी तर या याबद्दल क कधी विचारच केला नव्हता
हो बरोबर आहे अनेक लोकांच्या व्यवसाय सणावर अवलंबून असतो
हो, हे तर खरं बोलली तू म्हणजे सण केवळ आनंदच नाही, तर, मला तर असं वाटत की अर्थव्यवस्थेलाही हातभार लावतात, मेनहत करतात, लोकं तर त्या
अगदी बरोबर बोलली तू
आणि पण काही जे अ वेळा सण जेव्हा आपण साजरे करतो करतो ना, तेव्हा आपण पर्या पर्यावरणाचाही नुकसान करतो, पण तुला काय वाटतं?
पर हो, त्यामुळे पर्यावरणपूर्वक पद्धतीने, सण साजरा करणं गरजेचं आहे.
हो, जसे प्लास्टिकचा वापर कमी करणे. हे खूप गरजेचे आहे ना, आपल्यासाठी
हो आणि प्रदूषण टाळणे.
हो. आणि त्यामुळे जे सणाचा आनंदही मिळेल आणि निसर्गाच रक्षणही- होईल ना?
हो, सण आपल्याला दान धर्माचे महत्त्व ही शिकवतात.
हो, अगदी बरोबर म्हटलं आणि एक अर्जुनची मदतही होऊन जाते. त्यांची मदत केली, तर सणाचा आनंद अधिक वाढतो आपल्यासाठी आहे ना?
हो काही लोक सणाच्या दिवशी अनाथ आश्रम किंवा वृद्धा आश्रम जातात.
हो, हे तर खूप चांगली गोष्ट आहे, मलाही असं वाटतं, की पुढच्या वर्षी आपणही जाऊ.
हो, जाऊ शकतो.
कारण, बघ ना, आनंद वाटल्याने तो अधिक ख वाढतो ना, आपण जितकं वाटू तितका अधिक आनंद आपल्याला मिळेल.
हो बरोबर आहे सणामुळे मानसिक ताणही कमी होते.
हो आणि रोजच्या जे धकाधकीतून थोडा विरगडू अ बीरगडू अं मिळतो ना, आपल्याला
हो, कारण आनंद वाढल्याने तो अधिक वाढतो.
हो कुटुंबासोबत जेव्हा आपण वेळ घ घालतो घालवतो ना तेव्हा आपल्याला खूप चांगलं वाटतं, आपला मन प्रसन्न राहते ना. तेवा
हो, गं, बरोबर बोलली तू तर म्हणजे फक्त धार्मिक कार्यक्रम नाहीत आहे, नाहीच आहे ना, तर सामाजिक नाय, संस्कृतीक महोचव्ह पण आहेत, जे लोक लोकांना एकत्र आणतात.
हो, हे तर अगदी बरोबर म्हंटलं तू आणि जे प्रेम बंधुभाव आणि जे एकता वाढते ना, ते खूप जास्त गरजेचे आहे आपल्यासाठी ठी, आजच्या काळात तर या मुलांची जे आजचा काळ आहे ना, आजच्या
बोल
आजच्या जे काळ आहे ना, यात तर मुलांची खूप गरज आहे.
हो समाजात शांतता आणि सौंदर्य टिकवण्यासाठी सण महत्त्वाचेच आहे.
हो. हो आणि जे अ सणांमुळे तर आपल्या परंपरा जिवंत राहतात ना?
आणि आपली संस्कृती ओळख टिकून राहते.
हो. हे जे प्रत्येक सण आहे ना आपल्याला काहीतरी नवीन शिक शिकून जातो.
हो आणि जीवनात सकारात्मक सकारात्मक भावना आणतो मला वाटत की सण साध आपण त्याचा माग संदेश जाणून घ घेतला पाहिजे.
हो अगदी बरोबर म्हंटलं तू केवळ परंपरा म्हणून नाही तर आपल्या जे अ अर्थ आहे त्यांनाही समजून साजरा केला पाहिजे ना.
हो त्यामुळे सण अधिक अर्थपूर्ण होतात आणि जीवन अधिक आनंद बनते
अगदी आनंद झाला मला तुझ्याशी बोलून मला तर असं वाटत की पुढचा जो सण आहे ना ते आपण मिळून साजरा करू
हो नक्कीच आणि स सणामागील अस चांगले संदेश आपल्याला जीवनातही आचरणात आणूया
हो धन्यवाद